हॅलो हॅलो कसे आहेत तुम्ही हो शुभ दु मी पण छान आहेत हो झालं माझ झालं तुम्ही सांगा तुमच झालं.
हो झालं झालं मला अशीच ना आधीच्या शाळेचे दिवस आठवले. म्हंलं तुमच्याशी एकदा बोलाव. तुम्हाला आठवतात की नाही आपल्या शाळेचे
हो आठवत ना, आता काय आता, हो. आता काय आपले आपल्या मुलांना बघूनच आपल्याला आठवते की हा आम्ही असं करायचो आपल्या शाळेच्या दिवस आपण हा करायचो तो करायचो मी आमच्या मुलांना सांगते ना की आम्ही असायचो ना असं तुमच्यासारखं छोट त आम्ही हा करायचो हे करायचो तर ते ते खूप ते खूप त्यांना मजा येते ऐकायला ना. कि आमची आई काय सा काय सांगते.
बरोबर नाही पण आधीच्या आधीच्या शाळेचा सिस्ट म्हणजे शाळेची पद्धत पण वेगळी होती नाही का. म्हणजे किती वेळ स्कू शाळा असायची तरी पण कंटाळा येत नव्हता मुलांना. म्हणजे आपण आनंदान स्कूलला जायचो किंवा आपल्याला कधी कुणी सोडायला येत नवत आपला आपुण जायचं रोडच्या कडकडन आजकाल तर आताचे आता तस कपरिझन करायला गेलं तर आताची मुल किती पमपर्ड आहेत म्हणजे खूप वेडे झालेले ले
हो पण ना आजकालच ते ना आता जमाना पण नाही ना, की आप आपल्या मुलांना एकदा सोडू शकतो, आजकाल खूप खूप म्हणजे नाही का खूप वाईट लोकं अस एखादा मुलगा दिसला मुल ती दिसली का एकटी जात ती आहे तर तिला किडनॅप करायचं आणि तिचा मतलब त्याच हाय ना ते फायदा घ्यायचं. त्या आताचे लोक अशी अशी त्यांची ना थिंकिंग झाली झालीय, ते अशी त्यांचा विचारच तसं झालं तर म्हणून आपल्याला कधी कधी वाटतं की ना की आपला पहिल्याचे दिवस खूप छान होते. कि आपण कुठही फिरायचो बरोबर. आपण सेफ होतो पहिल्याच्या टायमाला आता नाही आपण सेफ. तुम्हाला कसं वाटतय कि हो मुलं मुलगी तर आपल्यात पहिले तर असं म्हणयच ना की आपण तर मुलगी सेफ नाही मुलगीचे पाठीमाग तचा भाव असायला पाहिजे. तिच्या तिचे बॉडीगार्डम भाव असयला पाहिजे पण आता मुलगा पण सेफ नाहीये मुलगाला पण मुलग्यांना पण ते उचलून घेऊन जातात.
हो हो.
आताचे खूप
कोणतच म्हणजे कोणतच मुलगा असे मुल लेकरू सेफ नाही म्हणजे त मुलगा असो किंवा मुलगी असो म्हणजे प्रत्येक जीव आई वडिलांचा जीव मुलं शाळेतून येईपर्यंत टेन्शन म्हणून आई वडील सोडायला जातात, घ्यायला जा परत त्यांना आलं की घरी विचारतात काही असं चुकीचं झालं का तुमच्या सोबत म्हणजे वातावरण
टच का काय असत गुड टच काय असत कुणी तुम्हाला म्हंटलं की रस्त्यात हे टोय घ्यायचं का हे चॉकलेट घ्यायची का तुम्ही घेणार तुम्हाला घ्यायचं नाही ते तुम्ही कुठ म्हणजे नाही का त्याच्याकडे जायचंच नाही कुणी ऍड्रेस तुम्हाला विचारणार की बा तुला ह्या माहिती आहे का कुणी गोड गोड जास्त गोड गोड बोला तुमच्या सं तुम्हाला तुम्ही ऐकायचं नाही तुम्ही म्हणायच माझी आजोबा माझे पप्पा इथच आहे माझी आई हथच आहे तुम्ही असं करायचं की माझी आई आजोबा आमचे संगत आहे बाबा पण आमचे संगत आहे तुम्ही असं कधीच त्यांना दाखवायच की आम्ही एकट चालोी कुठ तरी एक म्ह एकटच आहे आम्ही मी आपले बाळा मी हेच शिकवते की कधीही असं नाही म्हणायच की मी एकटे आहे घरात मी असं म्हणायच नेमकी की माझी आई बाथरूम मध आहे
हम्म म्हणजे घरात घुसूनही गोष्टी हो लागत
हो त्याच्यामुळे मी तिला हेच शिकवते मी कधीच नाही म्हणायचं की मी एकटी आहे घरात
बरोबर मलाही तसच वाटतय तुम्ही म्हणताय तस पोर म्हणजे हे करणं त्या गोष्टी बाबतीत जागृत करणं गरजेचं आपल्याला म्हणजे ते लेकरू किती लहान असू द्या त्याला त्या गोष्टीची ट्रेनिंग देण गरजेचं कार आज गु करणारं लेकराचं वय बघत नाहीये
नाही बघ बिलकुल ना त्यां त्यांच्याक ते हृदय पण नाही ना की हा छोटासा आहे मी काय करतोय त्याला ते ना खूप ते म्हण त्या अ बुद्ध त्यां ख वाई झाली काय म्हणात क
हम्म हम्म हम्म मग त्याच्यामुून ना आपल्याला आपलं आपण काय म्हणतो आपलं मुल ल हान बा आत्तापासून कशाला सांगायचं त्याला पण आता तसा विषय राहिला नाहीये आता लहान असू मोठ असू प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेची झालेली आहे आधी ना आपले आई वडील काहीच सांगत नव्हते अक्षरशः अक्षरशः लग्न ह जमलं तरी आप आपल्याला माहित नव्हतं लग्नानंतर काय असतं ते
बरोबर आहे बरोबर आहे
एकदम लग्नानंतर गोष्टी माहिती व्हायला लागतात
अ हा
आजकाल तसं नाही राहिलंय आजकालच्या मुलीला सगळं माहिती आहे
सगळं माहितीय बरोबर आहे पहिला आपण कुठेही फिरायचो हो काहीच नाही बरोबर आहे पहिल्याचे तर मुलं तर असे होते की जस त्यांना ते ना खूप ते अ त्यांला काय कलाच नाहीये आता तर खूप आहे की डव्हान्स झाले मुलं ना डव्हान्स झाले त्यांना सगळं माहिती की काय काय असत काय काय असत पण हो
पण आई वडील पण सांगतो आणि त्याच्यात कसं आजकाल हार्मोनिम चेंजेस पण खूप लवकर व्हाय लागले मुलांमध्ये त्याच्यामुळे त्यांना काही सांगाची गरज
बरोबर आहे आजकाल त्यांना खूप ते टेक्नॉलॉजी भेटलेली सग त्यांना ते टेक्नॉलॉजी सांगते ए आय आले आणि ते फोन हे टी व्ही ते सगळं ते ओपनली सांगतात कोणतीही गोष्ट र सगळं दाखवतात तर मुलाला सगळं माहितच पडत की हा असा
हम्म आता मला सांगा दहावीला जे आपल्याला दहावीला सायन्समध्येध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम होत किंवा मेशुल सायकल होती तेी आता सातवीच्या सहावीच्या पाचवीच्या मुलींना हम्म आपण तवाशिक आपल्याला किती लाज वाटायची ते शिकवायचे ते टीचर क्लास मध्ये आता पाचवीच्या मुली माव ए मु सित कझ हो म्ह ठेवून दे म्हटली तिला कसं कळ त्याला पॅड म्हणतात म्हण
हो आताच आता व हम् आजकालची मुलीला पण खूप लवकर होते
हम्म हो लवकर येतात
हो पिरियड म पिरियड लोक येतात माझी पण माझी पण हाय कोणीतरी ती फक्त आता दहा अकरा वर्षाची आहे तला पणालं आता आताचे मुलींना ना खूप लवकरच येते आजकाल तर ना ते अ जस ज त्यांचं खानपान झालं जंक फूड जास्त झाले ते मैदा जा जास्त खात ते हेल्थी फूड खात नाही त्याच्या मुळ त्यांचे जे जे आतला सिस्टम असत ना जसं ते अ काय म्हणतात त्याला हॉर्मोन्स चेंज हो ते सगळं चेंज फास् होत त्यां म्हणून त्यांना ना ते आजल
आधी तर आपल्या काळात तर अकरावी बारावी तेव्हा यायचे फर्स्ट टाइम
हो
म्हणजे आता खूप लोक लवकर यायला लागलेत आणि बॉडीमध्ये चेंजेस तर इतके फास्ट बापरे!
आपल्याला काही ना आपल्याला कळू या पर्यंत त्यांना सगळं माहित होऊन जातं घ्या असं असतं ते असतं.
बरोबर आहे आपण वेडे होतो माहितीेहाय का मी तर फार वेडी होते मला काहीच माहित नव्हता अक्षरशा शॉक लागल्या सगळ्यात. गोष्टी लग्न झाल्यानंतर. कि बापरे असं असत. मेन म्हणजे माझ्या मानसिकता अशी होती माझी की लग्न झाले की लोकांच्या घरी जाऊन राहायच. जास्त.
अच्छा हा हा.
मग हे म्हणजे हे शॉकच आहे ना मग एक प्रकारचा. आणि जे सोबत आले होते त्यांनी कधी आयडिया दिली नाही माहितीे का. कि बाबा असं असत. आधी एवढं गोष्टीच डिस्कशनच नाय होत.
नाही होत ना पहिल्याची लोकांना अशी गरज नाही वाटायची. की हा आता आपल्याला हे सांगायला हवं. आताच्या मुलांना पण आपण पण नाही वाटत की एक गरज आहे पण त्याला त्याला सध्या त्यांना सगळं माहिती असतं. कि असं असत तस असतं सगळं माहिती असत त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी खूपय.
खूप जास्त आहे खूप जास्त आहे त्याच्यामुळं काय या गोष्टीयय जेवढ्या लवकर सांगून आपण मुलांसोबत मैत्रिणी सोबत सारखं राहत नाही तोपर्यंत आपले मुलं आपल्यासोबत शेअर करतील सगळ्या गोष्टी. आपण जर आई वडिलांसार वागलो तर आपली मुलं काय करून येतायेत. आणि काय घडलं हे सांगायला प्रतिघात. करणार ना त्यांच्यामुळ. त्यांच्यासोबत मित्रमैत्रिणीसारखंच राहायचं.
बरोबर ये पहिलं तर आपण कुठही कुठही कधी मी तर मी मी लहान होते ना ते सकाळी जायचे खेळायला आणि रात्री यायची खेळायला. खेळ घरी.
पा बरं आधी कस होतं आजूबाजूचे लोक लोक पण लक्ष देत होते. की बाबा ही मुलगी यांची आहे ही इथ खेळतीय. कोणासोबत खेळतीय आजकाल तर ना बाजूला क्राईम होतय पण लोक लक्ष देत
लक्ष नाही देत काही होऊ द्या. आम्हाला काय हो हो बरोबर आहे.
रोड वरून जाणाऱ्या लोकांमधल असं लहान लेकरं असतात बघा रोडवर रोडच्या साईड ला राहणारे. त्याच्यातलं पण लेकरू रडायलं तर मी जाऊन विचार ते बरं रियालिटी ये कि बाबा काय झालं का रडतोय हा.
हो.
आपल्याला एका असती ना
असं ती ती मया असती ना.
म्हटलं बाई का रडतो हा मुलगा एका दिवशी तुम्ही चलत्या गाडीवरून अस साईड न ट्रॅफिक मधून साईड न एक मोठा मुलगा छोट्याला अस ओढत ओढत नेत होता आणि तो छोट रडत होता. तर मी त्या मोठ्याला म्हटलं का रडतो का रडतोय म्हटलं. तो तर तो म्हणतो हा हे आईक्रीम त्याला नाही खायचं म्हणून तो रडतो. म्हणे मग तुझ्या हातातलं दे ना त्याला. रडतोय तर. मग त्या मोठ्या मुलांन तेव्हा दिल दिलं तर तो मग मला बघून हसू लागला. का तर तो आधी देत नव्हता त्याचा भाऊ त्याला आणि मी म्हटल्यानंतर मग त्यांना दिलं तर तो रडणं बंद झालं. त्याच मला ते इतकं छान वाटलं घरी आल्यावर.
बरोबर आहे ती मया असती ना. आपल्याला वाटतं कि तो तो मुलगा रडतोय. तर असं वाटतं की आपला मुलगा रडतंय.
हम्म, तेच तेच तेच त्याच्यामुळं ना आधीच्या शाळा छान होत्या बघा आतापेक्षा. खूप. छान.
तेव्हाचा काळच खूप छान होता. आताच तर सगळं ते
आता मला सांगा आता, आता एवढं अवघड आहे तर पुढं किती अवघड होणारया आपल्या लेकरांच्या आयुष्यामध्ये.
बरोबर आहे. खूप अवघड त्यांच ना ते त्यांचा फ्युचर मला तर असं कधी कधी वाटत आता त्यांचा फ्युचर काही असाव माहीतच नाही की कसा असणार त्यांचा फ्युचर. त्यांची अ त्यांची पुढ ती मुल कशी असणार. त्यांच कधी ऐकणार पण काय नाय
हा त्यांची जनरेशन तर डेंजरच होणार आहे.
हो.
आपली जेवढी तुफान आहेत तर मग
बरोबर आहे आताची मुलं ते दहाच्या दहा ला तर साईड ला ठेवून आणि आपली एक ठेवली तर आताची मुलं अशी आहेत. कि पहिल्याची दहा ठे अ एक साइड अ ला ठेवा आणि आताची मुलं एक साइड ला ठेवा एकच
एकच एकच सफिश शे म्हणजे पुरेसा य तो त्या दहा जणांना असंय बरोबर बरोबर आहे.
मी माझी मावशीला विचारते ना माझी मावशीचे ना दहा
चला तुम्हाला बोलून खूप छान वाटलं आपण बोलू नंतर आणखी बर का हा ठीक आहे चाल हा
आजकल मेरा टाईम